हॅलो!
हॅलो! हॅलो! हा येत येतो.
हा झालं काय जेवण?
झालं झालं आंबरस होता. जरा आता चालाया पाहिजे चालाया पाहिजे आ हो हो कंट्रोल राहत नाही, शुगर वाढल्याच तर अजिबात कंट्रोल राहत नाही
होय नाही नाही ते आंब्याचच सीझन आहे तोवर खाऊन घ्यायच काही लय लोड घ्यायच नाही. त्याला तेच पण तुझा आ
हां होय काय माहितीया? मला एक लक्षात आलंय ते जेवल आणि किती वेळा जेवशीलात? त्यावेळी तेवढं चालल ना दहा पंधरा मिनिट पंधरा वीस मिनिटं शुगर सगळी कंट्रोलमध्ये राहतेय काही रिस्क ना
अच्छा म्हजे जेवल कि लगेच वॉक झाला पाहिजे एक हा हा. हा मग चालतं. ठीक आय मग काय, पण आता उन्हाचं कुठं? चांभार.
काय ऑप्शन नाही थोडंफार आली बाहेर आता.
अच्छा कारण कडक ऊण आहे ना आता.
होय होय होय.
आयला त्या चालण्याच्या नादात अ दुस दुसरं काय तर व्हायचं.
नाय नाय नाय काय नाय उलट चांगलय ते, उन्हात पण चाललेलं काय वाईट नाय काय वाईट आहे. आता उन्हात काम करतोयच आम्ही दिवसभर ऊनात ऊ उपाशी पोटी करतोय. शुगर अ एकदम लेवलला असते, ते आम्ही काय करतोय उन्हाळ्यात ते अ सकाळी जेवतय कध दिवसभर काहीच नाही. ते जरा हिरवं मुंग खाल्ल्यावर जरा भूक पण लागतं नाही. मग मिळायचं ती मिळतेय प्रोटी तीन मना पण सकाळी आंडी खातोय उकडलेली. त्यामुळं जमतंय ते.
हां हां हां हां म्हजे ते सवय झालीया तुमच्या शरीराला.
तुम्ही काय केलंय चपाती काय खाताय चपाती काय हे?
सकाळी एक टाइम चपाती. संध्याकाळी भाकरी असं. आपली ह्याजी ज्वारीची
नक्की का म्हणजे जमतय का वहिणींना आता व्याप एवढं भाकरीच व्याप लय आहे
नाही नाही जमते जमते त्याला काय
बर बर
सवय आहे रे म्हणजे रोज संध्याकाळी भाकरी च आसते क्वचित कधी तर चपाती असते
हा हा नाहीतर सगळं कार्बोहायड्रेट आहे भात आणि चपाती काही सुद्धा उपयोग नाही त्याचा काय कुणी प्रथा पाडल्या भारतात काय माहिती
होय आणि ते पोरना पण ती सवय लागत्या.
होय- होय- होय खरी जुनी माणसं आहेत कणाय नाही जुनी माणसं सगळी हीच खात होतीत भाकरीच खात होतीत.
होय
आता शुगरला कुठली भाकरी लागत्या काय माहित आता. बहुतेक क नाचनीची. बाजारीची लागत्या बहुतेक बहतेक ही चालत नाही ज्वारीची पण नाही चालत
हा हा बाजारीची खाऊ शकतोय. पण आता उन्हाळ्यात जरा अवॉइड केलेला चांगलाय कारण.
होय होय.
हा त्यामूळ आत्ता जरा ज्वारीची खायची. आपण कुठ लय खातोय तेव्हा एक- तू एक खातोस संध्याकाळची. तेवढी शुगरला म्हणजे. तुला चालतंय. हा बाकी काय पाऊस झाला काय?
पाऊस नाही उखडाय लागलंय लही
बर
हा पाऊस जराला आमनेवर गेलाय आता हो पाऊस पडतोय आधी माधी कावाटती येत ते नाही आलेलं नाही आता इकड इस्लामपूरला आता पाऊसच नाही. अजिबात मस्त ढग येतय थोडस ऊनच आहे. आता बातम्याला पण आज सांग- की हे होणार आहे म्हणजे लांबणीवर गेलाय पाऊस. म्हणजे त्या कोकणातच रेंगाळल्यात. पाऊस
हा हा हा.
हा हिकडं काय नाय अजून
उम् बरं यावर्षी काय
उदगिरी पासन सगळा पाऊसच आय पुढं
अच्छा! खालच्या साईडला काय तिक?
आम्ही काल त्या उदगीरीवर हुतो, दिवसभर हुता पाऊस, पाऊस म्हणजे धुकं हुतं दिवसभर ढगातच होतो दिवस
हा हा हा म्हणजे आबाळ येतय म्हणजे तिकड
हा हिकडं नाही असं, आम्ही बी बंद केलं. पण आमाला बी असं नाही लई जमत आता लई लोड घेत् आमी, आता जरा रिलॅक्स वाटतय, आराम करल तेवढ बरं वाटतय.
नाई नई आता जरा बॉडीला जरा री फ्रेश होऊदे की तुमच्या, जरा आराम पाहिजे की आता
पूर्ण हुत्या सगळ्यात महत्त्वाच निवांत
हा हा. ते उदगीरला जे गेल ला तुम्ही तिकड खाण्याची पिण्याची काय सोय हाय काय व्यवस्थित?
अ नाई नाई नाई, नाय. तिथं खाण्यापिण्याच हाय पण ते एक दम गावटी म्हणजे असं पत्र्याच हेजे त्या दुकान हायती, आणि त्यात ते विकत्यात पण ते गार असतय, गरम नसतय. असं आपल्यासारखं असं ताज ताज काढून देत नाईत.
अच्छा! तयार केलेल मिळणार.
पण ते गार असतय.
हा हा हा म्हणजे कस आय, फॅमिलीला घेऊन जाय च म्हटल्यावरती सगळ्या
आणि गेलास कनाय तर नारळ देऊन ये उदगिरीला, आम्ही ह्यासाठीच जातोय. काय मला एकान सांगितलं. कि ते देवस् स्थान कसं हाय, तिथं बरीच जण करनी करत्यात, कुठं काय करत्यात काय तर ते. लिंबू बिंबू आणत्यात मग आपल्या पूर्वजांनी काय काय. केलेलं असतं ते आपल्याला माहित नसतय. काय पूर्वजांनी अ. एखाद्याळी घेतलेलं पण असते देवाला त्या हे केलेलं असते साखडं घातलेलं असते कुठं काही तरी असते. मग ते आपलं जाऊन आपलं नारळ. दिलं दरवर्षी तर ते बर पडतंय. तेज. असं म्हण आम्ही. जातोय. आता गाण्या रासकर माग लागलाय मला. की रविवारी जाऊया म्हणून. तीकड नारळ द्यायला तेल ते. की नारळ देत.
अच्छा पण किती किलोमीटर आहे आपल्या इथनं?
आपल्या इथन एक अ साठ किलोमीटर असल.
मग कुठल्या मार्गे जायला लांगतय शिराळा मार्गेेच जायला लागतय?
हो श आरळा माहित हे आरळा चांदोलीला जाताना नदीच्या बाजूला हे ते आरळा त्या आरळ्यातन लेप्ट ला वळायच ती नदी क्रॉस करायची नदी क्रॉस केलस की शीर शीत्तूर म्हणून लागतेय शीतूर तितनच रस्ता आहे ना शीत रातन वळलाय. कुणालाबी विचारलं तर. म ते डोंगरातन घाटातन जायला लागत घाट साधा आहे एकदम. सिम्पल घाट मोकळा असतोय कोण सुुद्धा नस ते लोकवस्ती नाही काय नाही मोकळा असतो रस्ता पूर्ण.
अच्छा पण जरा संध्याकाळचा रिस्की आहे म्हणजे आंधाराज. आधी परत यायंलागणार.
हा बरोबर ते कसं आहे प्राणी बिनी बी येऊ शकत्यात आडव काही सांगता येत नाही. सगळे जंगल टाईपच आहे ते. पण वर गेलास की पट टर मोकळच आहे सगळं. ऑगस्ट मध्ये जरा बघाय पाहिजे जाऊन ऑगस्ट मध्ये. कधी गेल्यालो नाही ऑगस्ट मध्ये. आम्ही गेलोय, उन्हाळ्यात आणि आता पा पाऊस सुरुवात होती, तवाच. ऑगस्ट मध्ये काय तरी जरा हिरवळ येत असेल, मला वाटतय काय तर. पण महाबळेश्वर सारखं नाही बरं हे जे कासपठार सारखं नाही ते.
नाही काय?
फुलं बिलं एवढी नाही.
पण नाही, त्याला तू म्हणतोय त्याला ऑगस्ट
हा ऑगस्टला जाऊन एकदा बघून आल पाहिजे, ते आता माग लागलाय रविवारी जावुया म्हणून
बरं
चांगलंय हो आत भारी वाटतेय रे मन प्रसन्न होतय, सगळ्यात भारी मन प्रसन्न झाल. बघायचं तू काय फॅमिली घेऊन जाणार का?
बघुया की आमचं बघितलेस, तू कस असतयं आम्ही
ह हा तेच की तेच की कुठं जाणार आणि कुठे जाणार ह ह, हा हा
प्लान करून आलो तु जाऊन यायचं एखाद दिवशी.
काय एवढं लांब नाही, ती जवळ हाय एकदम असं काय प्लॅन करण्यासारखं काय ना हा वनडे म्हणजे अर्ध्या मी आम्ही सहाला गेलो, होतो आम्ही सगळी देव करून आमची कुसाईवाडी बेळाशी अ देव करून सगळं तिथं गेलो, दोन ला रिटर्न येत होतय, पण आम्ही टाइमपास करत बस फोटो बिटो काढत. एवढं भारी होतं, पाऊस अजिबात नाही. फक्त धुक फक् फक्त धुक, धुक म्हणजे, ढगच पूर्ण. त्यामुळे तिथनं निघावसंच वाटत नव्हतं.
हां नाही नाही हाय चांगलं आहे म्हणजे मग.
हां आत्ता तर आहे बाबा आता पाऊसाळ्यात काय धोधो धोधो पाऊस असला तर काय
नाही पावसाळ्यात असते वाटतं कारण हे आमची व इस्लामपुर ची दोस्त लोकं गेलती ना. एकदा पावसाळ्यात तेव्हा ती सांगत होतीत की पाऊस भरपूर असतोय आणि सेम म्हणले काच सारखच फिलिंग आहे म्हण
होय काय? आईला आम्ही नाही गेलेले कधी कुठल्या टाईम म धे जायचं काही
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये हां ते कसं पंधरा ऑगस्टला मागच्या वर्षी त्यांना सुट्या होत्या ना म सलग त्यावेेळेस ती गेलतीत एक चार पा च जण. आणि ते तसंच केलंत त्यांनी सका सकाळी गेलीत अ आणि तिथं ते एन्जॉय वगैरे करून संध्याकाळी इथं घरी परत पाच-सहा वाजेपर्यंत तेव्हा ते सांगत होते की सेम म्हणले सारखंच फिलिंग आहे. फुलं बिलं पण येतात वा ं एकदा.
मी बघितलंय गुगल रिव्ह्यूला बघितलं, त्यात फुल-बिल टाकलेत. ती निळसर जराशी असते. असं कासमध्ये कस लावलेले आहेत ना ते बहुतेक.
नाही-नाही ती उगूनच येत्यात लावलेली नाही काही तिथं होय होय.
बर तिथं रंगबिरंगी आहेत रे, कासला हित एक-दोनच प्रकार. प्रकार हायती.
हा, हा, हा, ते आता एवढ असंणारच की ते आता ते एक्झॅक्टली नसणार थोडफार. निसर्ग देयानुसार जे फुल. त्या एरियात येतात तेवढीच येणार.
हो तुमच्यात असं शुगरचं. पेशंट नाही ना कोण?
शुगर म्हणजे
तुला तुला चेक केलस का काय नाही ना प्रॉब्लेम बीपी शुगर काय नाही ना पप्पांना काय होतंय अटॅक कशामुळे आला का बीपी काय शुगर नव्हतं ना.
नाही नाही.
ब्लॉकेज बी असणार आहे त्याने चेक केलं नसणार आहे. ब्लॉकेज हे आता कंपल्सरी निघ. च एक पन्नास वेळ गठले की ब्लॉकेज येतेच.
हा हा बरोबर.
मु्रीच मुळा केजेचा काही संबंध नाही. खाणपिणं सगळं गुजरात्यांच चांगलं असतंय. बाहेरचे खात नाहीत ही नाहीत तरी बी ब्लॉकेज निघाले म्हण. न मला विशेष वाटलं.
बरं पण जाऊ दे ऍटलिस्ट कळलं तरी त्यांना.
होय होय होय.
कळणं महत्वाचं है रे. म्हणजे कसं त्यानंतर उपचार करायचं.
हो हो.
कळालं नाही नाहीच की मग काय करणार काय असा विषय येस.
खाण्यापिण्यामुळ माधव लागते वाडा नाय नाय झोपत नसतं. आता फ्रीज बीज धुवायचेत हो नाय नाय झोपत फ्रीज धुवायचे दुपारी झोपलं की मग रात्री झोप नाहीय नाय लागत तरी आता नाईट. कलिंग करतोय त्यापासून थकतय शरीर आणि लगेच झोप लागते.
हम्म्म. बर बर.
फ्रीज आहेत तीन डीप फ्रीज ती धुवायचं. लय लय काम लय है. आज उद्या आज उद्या करायचं म्हण. पडले. फेराय द फेराय जात्यस रोज.
हा हा हा
बघूयातअक्षेलकोटला जायस
या की जाऊन या की. चालते चालतंय ठीक.
आली काय कॅब बर बर बर चालतंय चालतं हा बर बर चालत अब तक हा चला बाय हा बाय.